हॅलो हा माझ्याच मोबाईला काय माहित काय झालं त्याला
हा ना
तुझं पूर्य होऊ दे ना मग.
चालन चालन माझं पूर्ण झालं का मग तुमचं लावा. बरे आहे ना तुमच्या होऊन जाईन नि जा ना आता सकाळी सकाळी.
त्याला असं उचलेला बी हाय आणि बोलायला बी हाय.
हा.
हा.
घरीे गेला का तर बस
हा. पाचच मिनिटं चालवशील लग्न ही चालू ये. फोन लागू राहि त्यांनाला.
हाव का थांबा ना एवढा एक कॉल उद्या
लय अवगड केले या कार्या नाय गं.
हाव ना गो.
नुसतं परेशानी लावली.
ते संध्याकाळी करयन लागलस तर मग.
हा संध्याकाळीच कर मग.
हा एवढा कॉल एवढा कॉल बोला तशात जायचं काय बऊला?
शेतात नाही जायचं त्याला मोबाईल शिवाय करमत नाही.
नाही करमत बाई आपल्या मलाच तर सुद्धा पाच मिनट सोडा वाटत नाही. ते तर माणसं आहे त्यांला काय आता लाईट बी नाही ना. बई आज उघडा वा आहे पण मस्त.
हा हो रात्रीचा गंज पडला ना.
हा पण मग मी जाईन मंग आता. कपडे कुपडे वाढते ना किती वोले दोन, तीन दिवसपासून कपडेच नाही वाढणार ना. आमच्या ज नुसतं वल्ला वल्ला वल्ला व्हायलं सगळं.
माझं बिगन ओल्लं ओल्लं आहे मा पोरायचे शाळेचे ड्रेस ते
हा. बाहेर दौऱ्या पुरन्या त्यांना बी टाकायला वाळू कुड टाकन जायचा तुम्ही खालीच राहताना का वर?
नाय खालीच आहे.
खालीच .
बाहेर बी कुठं जागा आहे बाई?
नाही नाही बाहेर वी नाही जागा.
मी शेतात गेलं होतं मग ते काढायला कोणी राहत नाही असं होतं.
हाव मी आता वर ते आमची दोरी बांधाय ला वरती टाकून देत बाई कपडे. हा. हम्म. आता कोणलं कोणलं आपल्याला कोणला कोणला आले होई. कार्य
आता मा जगन आता माझ्यासोबत पाच करून घे मी तुझ्यासोबत पाच करून घेईन.
बरं बरं.
ते लोड आल्यावर बी मंग घेत नाही. हा तुझे लागत आसन म करून घे.
हा आता बऊन जायचं म्हणता ना.
हा नाही गेले तर थोड्या वेळाने मी करीन ना मग.
हा हा दे जर असले तुम्ही करा मग मला पाच होऊन दे मी जरा बाहेर
हा हा. हा.
हम्म.
बर ज त्याचा असला मोबाईल छान नाही राहात.
हा माझ माझ माझ्या जवळ मला कधी केला चालतो मग हम तेवढी टास्क आलेली तर कमप्लीट करनच आपल्याला.
होव ना
अ
मला तर नुसता हासू ऐऊ राहीलं बाई.
बरं बोलायचं काही नाही हो उचलणारेच पाहिजे पटपट.
हां
प पटपट उचलणारे तु पाच मिनिटं होऊन जाते. त्या अर अरुणा ताई या ना आमच्या इथ फोन लावून नसते ठेवून द्याला‌ ते खूद बडबड ऐकू जाते म्हणे.
हां मग मग त उचलायला पाहिजे ना उचलल्यावर बडबड बी सुरू असली तर होऊन जात. गंद अशे सोळा सतरा झाले.
हम्म
मला फक्त नाव देश दिवसाचे तिला तेच म्हणला पुरा करून घ्याता माझ्या सोबत.
हां
संदीप भाऊ म्हणते कितवा म्हणलं सतरा अठरा झाली म्हणलं.
माझा दुसऱ्याचय म्हणा. पूर्ण समजा एका जणीला एका जणीला पाच कॉल मानल्यावर आपल्याला पूर्ण पंचवीस कॉल करणे आहे ना.
हां हा माझे घण झाले
हा पंचवीस कॉल म्हणजे मला अजून जवळ जवळ बावीस तेवीस कॉल करायची आता मी आरतीला लाऊन पाहते थोडा वेळाने
हा ज्याला लागले त्याला करून घ्यायचे पुरव
ह पण मध्ये एकच जण पाहिजे ना ज्याला लागल त्याला म्हणजे पाच पाच एका जणीलाच पाहिजे पाच असं. आसं वाजल ममी. त्याच्यावर येत ना किती कॉल झाल त हो आहे ना हां
सगळं टाकी तिथे चुकीचे बरोबरीचे. झालं का का पाच मिनिटं
हा झाले दोनच थांबा दोन दहा सेकड राहिले पाच मिनिटं त्या पूर्ण झाल कॉल मग काही वाटत नाही ना परत पाच ला कमी असल्यावर पर ते ऍक्सेप्ट निघाल तर काय उपयोग त्याचा
कमी करत मग ते.
हा लगेच शून्य पाडून टाकत ते ते जेऊन घेल परी. झाला हो करू का मग कट?
हा कर कर
हा हा सांय मण कर